हॅलो!
आवाज येतोय?
हा हा येतोय. तुम्हाला येत?
हा येतो येतं. हा येतोय.
मी सकाळी पण
आला का?
मेसेज केलता. होय होय येतो येतोय. त्या शि का कुणी शिल्पा ताईंनी चाललय बघा स्वयंपाकच चाललंयय तुमच आवरल?
हो आवरलं बघा असं हेच चाललंय कॉलचच चाललेलं आहे कोणाला करायचे काय.
तिथंच आहे. काय तेच आणि मय मियना ह्यांना लागणच झाले. हा हा हा.
त्याच्यामुळे जरा घरातलं बाजूला असं राहतंय लक्ष ही नाही.
बाजूला राहायला लागलंय हेच झालंय माझं पण. आत्ता स्वयंपाकाला घेतला बघा मी.
हा काय म्हणजे दुसरं काय करता तुम्ही? असं म्हणजे घरात होय मंग काय घरी बसून काय करता? हा मी म्हणजे शिवण काम वगैरे करते.
होय काय हा हा म्हणजे ब्लाऊज, ड्रेस?
हो हो सगळं सगळंच म्हणजे पूर्ण ड्रेस ब्लाऊज, साड्या आरी वर्क, पिकू फॉल, काष्ट साड्या, आरी वर्क.
हा हा हा आरी वर्कच म्हणजे असं तमे कोर्स झालेत काय?
हो हो. क्लास केलेत मी आरी वर्कच म्हणजे माझा पू डिझायनिंग डिप्लोमा झालाय.
होय.
त्याच्या म हा त्याच्यामध्ये आहे सगळंच म्हणजे आरी वर्क ही एम्ब्रॉयडरीच वगैरे पण आपलं शॉप नाहीये घरीच करते मी.
घरीच करताय हा कुठल्या
हा त्याच इथे करायला मध्येच.
हा हा हा.
त्याच्यामुळे ब्लाउज पण कंप्लीट होय ना माझा सक काळ पासून एकच चाललंय.
काय म्हणत नाहीत का तसं आहे ते लय लक्ष देऊन करायला लागतय ना ते ब्लाउजचं पण.
त्याच्यातच वेळ जातय ते कॉल साठी आ आणि रेंज मध्ये बसावं लागते त्याच्यामुळे काम सोडून बाहेर यावं लाग ते आमच्या घरामध्ये रेंजचा प्रॉब्लेम आहे.
होय होय मग हा. बस झालं ते मग तुम्ही किती घेताय शिलाई?
आमच्या इकडे म्हणजे ॲक्च्युली क आता सिटीमध्ये अडीचशे रुपये है. कटोरीच्या ब्लाउजला अडीचशे आणि सादा व अ विदाउट अस्तर असेल की शंभर आहे पण आता मी राहते त्या कॉलनीमध्ये एवढं नाहीये ना त्याच्या म्हणजे त्याच्यामुळे दोनशे रुपये घेते मी कटरीला. आणि प्रिन्सेसचे वगैरे म्हंटलं तर एवढे काही नाही कारण हा एरिया एवढा डेव्हलप नाही ना म्हणजे जास् त असं कटोरीज घालतात लेडीज.
होय होय प्रिन्सेसचे जादा नाही घालत आणि त्याला जादा असं नाहीत नाही. अ प्रिन्सेस ला कमीच असतात नाय शिलाई.
हे नाही प्रिन्सेस ला जास्त शिलाई आहे साडेतीनशे रुपये शिलाई आहे प्रिन्सेसला. पण ते कसं असं हा हम्म. ते असं म्हणजे जास ज्यास स्टडर्ड या असतात ना त्यांच्यांना जास्त माहिती हा असं तर आमच्या इर्या कसा म्हणजे मी राहते ते कॉलनीत एवढं नाही ना. म आपल तिथे कटोरी चालतात जास्त.
होय होय. ज्यादम पहिल्या पहिल्यांची बा असते की नाही महिला ते कटोरीचीच घालत तेत नही जास्त. असं प्रिनसेस नाही घालत जास्त कोण ते. आत्ताच्या मुली ते घालतेच जास्त
घालतात घालतात. त्याच्यामुळं नाही, म आपलं असेल तेच. म्हणजे कटोरी तर कटोरी. ज्यांना आता माहिती आहे त्या लेडीज सांगतात मग. प्रिन्सेस करा, डिझाईनच वगैरे असं ते देतात.
आणि ड्रेसला शिलाई किती?
ड्रेसला साडेतीनशे रुपये. साधा ड्रेस आपला चुडीदार, हो अस्तरच हो. आता चारशे झाली कारण आता अस्तरचा वगैरे दर वाढल्यात ना आता.
हो होय होय दर वाढलेतली अस्तरच ते. म्हणजे प्लाझो म्हणा सेमी पट्यायला म्हणा अस कुठलं बर शिवल
त्याची वेगवेगळे रेट आहेत. नाही त्याचे वेगवेगळे साडेचारशे हा.
हा हा.
ते साडेचारशे हे त्याच्या द म्हणजे पॅटर्न असेल तस रेट वाढतात. म तुमचे वन पीस वगैरे अस असतील तर सातशे. मग ते वन पीस हे कसे मुलींच्या ह्याच्यावर घेते मी. सातशे नऊशे, अशा आपल्यासारखे लेडीज असले की नऊशे. हा साईज नुसार
हं हं. हा जर त्यांचं कपड असलं तर वेगळं, आपलं असलं तर वेगळं असं.
कापड म्हणजे त्यांचं फक्त साडीच अस्तर वगैरे सगळं माझं असतंय.
हो होय तुमचा असत ना ते.
हं. पण आस्तर म्हणजे मी असं कॉटनच फक्त वर बॉडीला लावते. खाली सिंथेटिक लावते. कारण कॉटनचा अस्तर कस गोळा होत
चिटकत, हा हा गोळा होतय न चिटकल्यासारखं पण होतं नाही. धू धोईल तसं असं वरवर जातंय ते.
जात. म तसं हे सिंथेटिक कसं खराब होत नाही आणि घेर पण चांगला राहतो. त्याच्यामुळे ते थोडं महाग जात ना.
जातं, अज अजून कॉटनच्या पण ह्याच्यात घातलं तरी ते सिंथेटिकच चांगलं नाही अस्तर.
सिंथेटिक चांगलं बुवा. होय, हो सिंथेटिक चांगलं राहते. वर नाही जाते असं ग गोळा होत नाही ते, व धुतल्यानंतरन. त्याच्यामुळे मग मग मी ड्रेसला तेच वापरते. ते महाग आहे पंचेचाळीस रुपये मीटर आहे.
सिंथटिक काय?
हा मग घेराला आपल्या तीन साडे तीन तीन मीटर अस्तर जातं आणि वरचं बॉडीचं वेगळं एक मीटरच.
हा हा हा.
त्याच्यामुळ मग आपलं आपल्यासारखे लेडीज असल्या ना की नऊशे रुपये घेते. आणि मुलींच असेल तर मग सातशे रुपये.
होय नाही शिलाई असेल भरपूर आता भरपूर आहेत.
हो आता अहो खूप दर दर लई वाढल्यात आता. अस्तरच आता म्हणजे मी पहिलं पहिलं मी ब्लाउजला अस्तर तीस रुपयेनी आणायची. तेच अस्तर आता चाळीस न झाले. हा. ते मध्ये युद्ध होत ना तेव्हापासून दर वाढल्यात. हम्म. खूप दर वाढल्यात. पण कस्टमरला सांगून पटत नाही. कस्ट
पटत नाही. नाय पटत. त्यांना पण परवडत. होय आणि आपल्याला पण परवाड शिवाऱ्याना पण परवडाय पाहिजे ना ते. आणून आणि शिवून द्यायचं.
भांडवलचे पैसे घालून, आम्हाला पण मिळाले पाहिजेत ना पैसे. आण दिवसभर बसायच मशीनवर त्रास नाही का. कंबर दुखते.
कंबर आणि ते पाठ असं ताटल्यासारखीच होत्या नाही पूर्ण. म्हणजे माझा पण झालंय. पण मी असं शिवत नाही जास्त. म्हणजे माझी माझेच. कधी तर ते मूड आला तरच शिवायच, नाही तर तसेच.
साडीला फलावायचं म्हटलं कि वेळ ते खूप त्याला तर आहा, हात शिलायला खूप वेळ जातो.
होय-होय लागतय ते पण सुपेरेरे एकदम एकसारखं यायला लागतंय ते पण.
आता आमच्या इकडे साठ-सत्तर रुपये चाललेत. पण आमच्या कॉलनीमध्ये म्हणतात नाही पन्नासच. आ मग आता मिस्टर म्हणतायत. हो मिस्टर आता वरडायला लागलेत. ते म्हणता जर दर वाढवून दिले, तरच घ्यायचं काम. नाही तर नाही घ्यायचं मग. कारण आपल्याला पण चार पैसे भेटायला पाहिजेत ना. येणारे सगळे जर आपण भांडवलमध्येच घातलं. तर आपल्याला काय राहणार ना.
काहीच राहणार नाही होय, ते आणि होय आणि ते फॉलच पण काही ते सोप हाय वय ते. एकदम बारीक कच हाय ते. बरोबर एक सारखे यायलागतय नाही ते.
हो. आणि बायका म्हणजे कसं असतय, हा म्हणजे सगळंच करते मी.
हा, हा, हा.
पिको-फॉल वगैरे सगळंच करते मी. मी काय असं हो मी असं अ हातशिलाईला वगैरे बाहेर नाही देत. आणि माझी मी स्वतः करते सगळं. उत्तम. ब्लाउज म्हणा, ड्रेस म्हणा, घालून बघेपर्यंत डोक्यात टेन्शन राहतय ओ. बसतय का नाय? कसा बसतोय काय नाय. हम्म, कारण काये, काय-काय बायका कशा, म्हणजे अस किरकिर खूप करतात.
असत्या, असत्या भरपूर किर असच झालं, हीतनच सैल झाल. हितन फिट फिटींग राहिलीय. लई असत एखाद्याच.
तुम्ही दिवसभर काय कर ता? घरातलीच काम करता?
होय घरात, पोर जात्यात नाही माझ्या शाळेला दिवसभर. मग आ आता जरा चालय असं बाहेरून परीक्षा ते द्यायची. विचार चाललाय आता बघायचं ते. म्हणजे आता आता जातेत नाही. हा बाहेरूनच एक्सटर्नल मध्ये बसायचं. घरी अभ्यास करून द्यायचा असं चाललंय. आता ते काय होतेय बघायचं. नाही आता देणार बारावीच.
हा, हा म्हणजे दहावी झालीय. हम्म हम् हम्मम्.
मग त्याला बारावी, हा हा. घालवायचं काय आता आपल्याला जॉब साठीच. करायचं नाही असं काय शिक्षण राहतय ना ते. म्हूनन चाललय आता ते ब -हम्म. मग ते जरा कोर्स वगैरे. हा मग तेच घ्यायच ते कॉमर्स मधून घ्यायच म्हणत होती, पर ते कॉमर्समध्ये अकाउंट अवघड असते म्हणते त त्यामुळे ते आणि वरखाली-वरखाली व्हायला लागल्या आता ते म्हण.
अम ह ह नाही-नाही आर्टस लाच घ्यायचं कॉमर्स ला नाही घ्यायचं कारण तुम्ही बाहेरून घेणार ना. मग अकाउंट तुम्हाला जमायला पाहिजे.
जमायला पाहिजे हा तेच कि तेच म्हणतेत ना? आणि मग ते टॅली - - होय म्हणतात आणि ते टॅलीचा कोर्स करायचं म्हटलं तर मग ते अकाउंट घेतलं तर सोपं पडतं म्हणतेत ना?
हो.
असं झालं. तुमचं किती झालंय शिक्षण
मी माझं डिप्लोमा म्हणजे मी बारावी करून एग्रिकल्चरचा डिप्लोमा केला आणि परत बी ए कमप्लीट केलंय. म्हणजे? हो बारावी नंतरन मी दोन वर्ष डिप्लोमा केला अग्री. अ परत ते टर्म डिग्रीला घेतलेलं पण लग्न झालं मग मिस्टरांनी काय डिग्री नाही कंप्लीट केली बी एसी सी ॲग्रीची. मग परत म्हटलं डिग्री पाहिजे म्हणून म मी परत बीए ला घेतलं बीए - कंप्लीट केलं आणि परत आपलं टॅल टायपिंग वगैरे सगळे क्लास केले.
म्हणजे तुमचं कॉमर्स कशातून झालं हे बारावी कशातून झाली.
बारावी माझी आर्टस नच झालेली कारण एमपीसी यूपीसीचा अभ्यास त्यावेळेस करत होते मी एमपीएसीच. रा पण माझ्या भावाला कुणीतरी अग्रीच सांगितल डिप्लोम करून दे म्हणून ते ग्रामसेवक तलाठी असत्यात ना त्याच्या साठी मग माझ्या भावान म्हटलाय आपण डिप् डिप्लोमा ला घेतल मग परत डिग्री ला घेतल. डोग्रीच त एक -दोन वर्ष गेली तोपर्यंत लग्न झाल मग हेंनी काय पुढं शिकवलंच नाही म परत मग मी बाहेर हा म मी बाहेरून परत बी ए ला घेतल ॲडमिशनन. आणि आपल मंग कस अस ब टायपिंग म्हणजे असं बिलिंगला वगैरे जॉब साठी म्हणून मी टॅलीचा क्लास केला.
हा मग तुम्हाला ते आर्ट करून टॅली सोपी पडली तुम्हाला?
हा टॅली म्हणजे आता मला क म्हंजे कसं इंग्लीश वगैरे हे जमत च होत माझ गणित चांगल असल्यामुळे मला टॅलीच त नाही अवघड वाटला.
हा हा हां म्हणजे गणित चांगलं चांगलं असायलात त टॅली साठी पण हा हा हा.
गणित चांगलं असेल की जमत टॅलीच आहे सोप म्हणजे कारण आमच्याकडे कसं कराडमध्ये जास्त त जॉब अकाऊट ला आहे बिलिंगलाच आहेत ना? मंग आपल बाहेर जॉब करायचा म्हटलं की म्हणून मी टायपिंगचा - टायपिंग केलं मराठी - इंग्लिश परत टॅलीचा क्लास केला. एम एस सि आय टी वगैरे माझा पहिलाच झालेला होता. हो हो - मी जॉब करत होते पाच वर्ष मी जॉब केलाय पाटबंधारे ऑफिस माहितेय ना?
नाही मग ऐकून माहीतय सोडा.
हा सरकारे मग ते तिथे होते मी पाच वर्ष तिथे जॉब केलाय मी. मग आता एक फेब्रुवारी मध्ये मी सोडला तो जॉब हा. म्हणजे घरी पण हे पण काम चालू होत माझा जॉब पण चालू होता.
ते पण होय नाई चांगलंय कि. मग भरपूर तुम्ही कष्ट ते घेताय
होय भरपूर गं पळते मी खूप.
मग तेचं हा हा.
फेब्रुवारी पासून म्हटलं नको आपला स्टॉप करावा.
होय मग तेच हो तेच मग बी आर्ट मध्ये आता जर घेतलं तर टॅली अ जाईल सोपी ना. असं जमल का ते?
हा तुम्ही जर आर टला क्ला आर्टला जर म्हणजे ग्रॅज्युएशन साठी जर घेतलं आर्टला आपलं म्हणजे बारावी तर टॅलीचा बाहेरून टेलीच्या बाहेर क्लास केला तरी चालते ना तुम्हाला म्हणजे ह्याच्यासाठी म्हणताय ना जॉब साठी
हा हा म्हणजे कसं जॉब नाही लागलं तरी कसं आमचं दुकान आहे नाय हिथं मग ते दुकानात पण पुढं चालून सोपं पडतय नाही म्हणजे हातभाल द्यायला मिस्टरांना सोपं पडतंय ना ते.
हो हो नाही काय तुम जमेल ना तुम्हाला.
हां.
जमेल जमेल तान ते दहा मिनिटं अकरा मिनिटं झाल्यात आपण कट करूया परत करूया.
हा हा तुम्ही करा मग तिकडून मग आणि बोलूया हेज्यात.